हॅलो हा बोला
हा हा
हा होय नाश्ता झाला बघा नाश्ता आवरूनच नाश्ता नाही केल्याशिवाय चालत नाही सकाळी सकाळी नाश्ता गेला तर मग दुपारी काय बारा एक वाजले तरी पण चालत
होय वेळ झाला तरी चालतोय
जेवायला वय मग तोपर्यंत सगळी घरातली एक वाजे पर्ण कामावर म्हणजे चालतय मग वाजेपर्यंत
होय होय
मग तुमचा आवला नाश्ता
नाश्ता आताच कराव लागले बघा मी पण वेळ झालाच
हा हा वेळ केल्या स की
होय
हा हा काय सकाळच्या ग गडबडी धावपळीतवासच होते तेच का आणि आपल्या आपल्याकडे लक्ष राहत नाही त्यांचं मुलांचं
त आपण स्वतःकडे दुर्लक्षच होतय आपलं
दुर्लक्ष होते आणि नाही नाही त्यांना द्याय पाहिजे असं होते पटकन कामावर जायच असत त्यामु त्यांना द्यायला लागतय होय म
पंढरपूरला गेला होता काही नाही कधी
पंढरपूरला गेले की दोन तीन वेळा जाऊन आले मी
हम्म असं म्हणजे वारीफ न गेला नचीला
वारीत नाही जायला वारीतून तो एक अनुभव घ्यायचा आहे बघू आता कधी
होय होय
वारीतून म्हणजे
तर ते पाऊच असतय त्यामुळेच नको वाटतंय.
होय पण पूर्ण विसर पडतोय म्हणायच सगळ संपूर्ण जगचा तेवढंच आपलं म रोजच रुटीन हे चालूच आहे त्यात काय बल होत नाही व तथून जायला पाहिजे एकदा थोडंफार काय असं ना चालेलच
हो
हम्म तु्म्ही जाऊन आलाय.
मी पण दोन तीन वेळा अस जाऊन आल्या, पण वारीतन नाही कधी झालं.
हा हा.
ते वारितन पण मस्त कस सोय असतिया, आपलं पाय दुख खाल तरी गाड्या असत्यात परत जेवण तर
त्यांचं टेम्पो वगैरे पाठीमागून असत्यात वाटतय आओ.
होय. त्यांच्या गाड्या असत्यात की, जरी आपल्याला चालायचं झालं नसल तर त्या ठिकाणी कारण थांबायचं आणि आपली गाडी येतिया त्या गाडीत बसून पुढं जाऊ शकतोय. मग आणि पुढं गेल्यानंतर आणि हा तिथं उतरून आणि आणि त्या दिंडीला मिक्स होऊन, तिथन आणि जाता येतेय आपल्याला
जाता येतय होय होय आणि तिथून थोडं चालायचं, परत तिथून आणि म्हणजे म्हणजे जरा आपल्याला थोडं चालायचं, परत बरं वाटलं की आणि आसं आराम वयस्कर लोकांना म्हंजे छान केलय.
होय.
करता येतय तसं, पण ते काय अजून धाडस तसं होईना झालय. आण कसं होतंय? एक एकदा वयस्कर माणसं चालत्यात लई. मग ते कसं वाटतय आपल्याला, तेनी चालणार आणि आपण कसं गाडीत बसायचं.
होय आणि अगोदरची जी लोक आहेत, अगोदरची लोक घट्ट हाईत. चालायला आपल्याला सुद्धा मागं पाडतील आओ, आपल्यालाच आता सवय जास्त लत लागलीया हा हीथ कुठ जायचं असले की, चला गाडीवरून सोडा मला आसं होतय. व्हय म्हणजे तेनी कस रोज म्हणजे, घरात कामजरी नसले तरी चला. शेताकडे वगैरे जाऊन, एक फिरी मारून संध्याकाळी, सकाळी सगळं लक्ष ठेवून म्हणजे ये येत्यात
होय होय बरोबर हाय की
त्यामध् ते आणि अगोदरच कस सगळं, आता हे औषध वगैरे मारून केलेलं आहे. सगळं उत्पन्न काढलेलं.
होय.
त्यामुळं अ म्हणजे अ आताची आपली ही पिढी एवढी म्हणजे स्ट्राँग नाही हाय. जरा आता जरा बाहेर कमी जास्त जास्त पाऊस झाला, वातावरण तवर मुलांची तब्येत बिघडली.
होय होय लगेच तब्येत बिघडली. जरा कुठ लांब फिरून आलं बघी बिघ
बिघडली मग कस होतय? चला दवाखान्यात चला
हां
आता आधीची लोक दवाखाना वगैरे न काय करता, घर घरगुती उपाय करून अ
होय.
ती कव कव्हर पण व्हायची.
होय आणि पहिला काय फिरायला, जायाच म्हंटलं तर तर माणूस चालत किंवा ह्याच्यावरच की बैल गाडीत
व्हय व्हय तेच की
मग तरी सुुद्धा ती काटक असायची.
घट्ट एकदम
आता आमच्यात ते पंच होय खानापिन पण तसं होतं, त्यांनी असं रताळ उकडायचं गाजर उकडायचं, ते दूध घालून खाणार म्हणजे दुधाशिवाय त्यांच अ चालतच नव्हतं. दूध दूध ज्या सगळ्यात दूध वापरायच, ते दूध, ताक सकाळी पेलावर ताक पिलं एक एक दोन सकाळी तांब्यावर बोटून दूध पिलं असंच ऐकायला मिळतं. ते जुन्या लोकांचं
होय होय अगोदर कसं दूध पण अस म्हणजे दुधाच पण खाण्यासाठी म्हणजे जनावर हे करायची दूध दूध दही दूध दुप्त घरात असावं म्हणून.
हो
पण आता कसं झालंय आता म्हणजे लोकांना हा नाही म्हणजे पैसे पैसे म्हणजे जास्त करून त्यातून उत्पन्न उत्पन्न चालू आहे.
चालू आहे.
मग काय घरात असणार म्हणजे घरात आहे का थोडं घरात ठेवायचं परत मग डेअरीला घालायचं.
डेअरीला घालायचं सगळं घरात खाऊन कस चा म्हणून जे म्हणजे अगदी ज्यांच्या घरात म्हशी अस ते सुद्धा दूध घरात त्यांच्या नसते एक एकदा.
होय होय पण काय करणार उत्पन्न माग उत्पन्न जर म्हणजे त्यावरच जर म्हणजे घरातला जर उदरनिर्वाह होत असला तर. काय करणार त्यांनी पण तेवढंच म्हणायचं ठेवायचं हो. हो मुलां तेवढ चहाला कुठ वाटीवर पिलं तर ठेवायच नाही मग हाय ते चालू.
हो हो बरोबर आहे की.
तस असत ते‌.
हो ह
आणि काय ट्रीप वगैरे काढला होता काही नाही.
ट्रीप आता काढायची आहे. परंतु काय आता पावसाळा ही चालू आहे आता या घटना वेगवेगळ्या घडायला चालू आहेत त्यामुळं
हो
घरची म्हणजे नको जव्हा तुम्ही मे मध्ये जव्हा उन्हाळी सुट्टी आत्ता काय जाऊ नका असं होते तु मी जाशीला पुढं बघून. आम्ही इथं घरी बसणार आणि होकच आमच्या मनाला रुख रुख लागत राहणार. असं पण हाय.
हो
ते काय सगळीच म्हणजे हे होत नाही पण
होय ते कसं तिथं गेल्यानंतर आपण काळजी घेतली ना व्यवस्थित काय होत नाही.
होत नाही पण आपण पण एखाद्या सेल्फी काढायसाठी म्हणा आपण उत्साही असतो. आपल्या मनात इतर काय विचार नसतोय हा बाबा तर मला या धबधब्याजवळ म्हणजे ह्याच्याजवळ फोटो काढायचाय. आणि चुकून न कळते होतय. पण पूर्ण ते म्हणजे नकळ आता कुठं पाय निसटला पाय घसरला
हो
तेच क त्यामुळं होय मे मध्येच काय असेल ते मे महिन्यात. सुट्टीत आम्ही जाऊन आलो आता मे मध्ये. पाजर तलावला वगैरे गोव्याला काय गोव्याला काय जाऊ शकत नाही म्हणून. मिनी गोवा आप आजारला जाऊन आलो.
हां हां
छान आहे तिथं पण बघण्यासारखं होय तला वगैरे हाय कागलमध्ये
कागलमध्येध्ये
कागल पाजर तला हा छान आहे. मोठ तलाव हा पाझर
हा
आणि मुलांना भिजन्यासाठी म्हणजे त्यातून कासवाच्या तोंडातून पाणी असं धबधब्यासारखं पडतंय.
होय हा त्यामुळे त्यांना वेगळं वाटतंय जरा मुलांना
आणि एकदम उंच, उंच आहे एकदम वरती आणि खाली अस. भिजायचं वगैरे आहे कासवाच्या तोंडात मोठा कासव आहे वरती.
हा हा
आणि भिजायचं मुलांना असं. म्हणजे स्विमिंग पूल तेवढं छोटं आहे.
हा हा
पण भिजायला छान आहे.
छान आहे हा हा ते उलट बरं कि वॉटर पार्क मध्ये जाव पैसे द्याहू म्हणून
हा आणि तिकीट पण काय एवढं नाही आहे वीस रुपय
हा तेच के असं ह्याला कमी असते वॉटर पार्कला वगैरे भरपूर असते तिकीट
होय होय.
ते पण आणि त्यांचं टायमिंगमध्येध्ये बाहेर पडाला लागत.
बाहेर पडायचं इथ कसं म्हणसोखत आपल्याला कधी वाटेल त्यावेेळेला यायचं.
हा ह
च क त्यामुळे म्हणजे आज आहेतरी बरीचशी ठिकाणं.
हो ते माहत नसते असं कोणत जाऊन आलं त्यानी बोललं कणी उलट कळतय आपल्याला
समस्या आपल्याला वेळ असला की आपण जाऊन येऊ शकतो.
हा जाऊन येऊ शकतोय.
आणि मुलांना आपण काय म्हणजे आपण आता शाळा शाळा चालू आहे त्यामुळं रेग्युलर नेऊ शकत नाही.
होय होय आणि आता कसं हुतंय शाळेचा अभ्यास पोरांना लोड लई आहे.
लोड भरपूर लोड आहे आपल्या वेळी असं काही एवढा लोड नव्हता.
लोड
आणि कोण असं म्हणजे एवढं मागं लागत नव्हतं कर कर. कर शाळेतले शिक्षकच जास्त
होय
घरातली पण करायची पण असं रेग्युलर नाही आता आपल्यावरूनच बघा की आपण किती? चालू करतोय मुलांना अभ्यास कर, अभ्यास कर चालू कर. होय परत क्लासेसचा अभ्यास तो आणि वेगळाच
होय आणि कसं आहे स्पर्धेत हा स्पर्धेत टिकायचं असलं तर करायलाच लागणार आहे त्यांना
आताच ते आताच्या ह्या ह्याच्यानुसार केल्याशिवाय पर्याय नाही.
होय होय पहिला काय चालत होतं ना. आणि आणि कसं पहिलाची पिढी समाधान होती. त्यांच्या गरजा पण कमी होत्या गरजा कमी होत त्या त्यांना एक दोन कपडे घेतले भागायचं त्यांचं असं होत होतं. आताच्या पोरांना पणय त्यांना प अगदी म्हणजे शाळेलाच किती ड्रेस असत्यात बघा. शाळेलाच स ड्रेस, बूट आता इंग्लिश मिडियमला तर किती काय काय काढलेत.
होय होय.
खेळायला वेगळं बूट, खेळायचा ड्रेस वेगळा आणि एरव्ही
ते
होय दोन दोन तीन तीन ड्रेस त्यांचे आठवड्याचे अस घ्यायला लागत्यात.
हो आणि न्हाय घेतल्याशिवाय चालतच नाय आहो.
चालतच नाय. पहिला एक ड्रेस घेतला की विद्यार्थी दोन वर्ष काढत होता.
होय होय.
असं होत होतं, म त्यामुळ गरजा त्या पिढीच्या कमी होत्या पोर आपण कधी मागायची नाहीत असं की हे मागच्या वर्षी घे फाटलाय ड्रेस आणि ते वाटायचं तसलच आहे न्हवं सेम शाळेत चालतय तर पोर फाट टू पर्यंत घालायची पहिला
हा आता कसंहाय, आता ते दुसऱ्या च्या अंगावर बघितलं.
होय.
नाय नाय ते पाहिजेतच लगेच असं हाय. हम्म त्यामुळं आणि ते बघितलं की आपल्याला पण हे वाटतंय न ओ नाही द्यायला पाहिजे त्यांच्याकड हाय अस होतंय.
त्यांच्याकड आहे मग पोरं उगच आपली रडत बसणार.
होय आणि जरी आपल्याकडं नसलं तरी आपण ह्यातला त्यात करून करतोय.
करतोय.
तेेच की,
त्यामुळ गरजा वाढल्यात त्यामुळ स्पर्धा वाढली मग प त्याज्यात टिकायचं म्हटलं तर आपण त्या लेवलला जाण्यासाठी अभ्यास करायला पाहिजे. असं होतय नय.
होय सगळी कडून अश शिक्षणाच्या बाबतीत आता सगळी म्हणजे जास्त जरा हे हाय.
होय.
आधी का काय एवढं काय एवढं हे नव्हतं नाही केलंस तर हे नाय शिक शिक्षणात जर हुशार नसला
पोरं पण कसं जरी एखादा अभ्यासात कच्चा असला तरी तो त्या मानानं त्याच्या बुद्धिमतेच्या त्याच्या मनानं कायतर नोकरी व्यवसाय करून ते आपलं स्वत् स्वतःच्या ह्याज्यावर जगत होता तो
होय होय आणि जरी काय म्हणजे दुसरा काय उद्योग असला तर हा तुला न्हाय ना शाळेत इंटरेस्ट त तू हे कर असं होत आप आता होय करत होते आणि आता नाय आत आता म्हणजे एवढं हे वाढलय आता बघा की किती परीक्षाची स्पर्धा परीक्षा वगैरे
होय.
त्यामुळ दिल्याशिवाय पर्याय नाही.
होय होय बरोबर हाय की,
आणि आपल्याला पण वाटतयचं आपल्या आतलं पण म्हणजे त्या स्पर्धेत उतरावं
होय होय.
त्यामुळ केल्याशिवाय मुलांना पण पर्याय नाय. आणि पालकांना पण हे नाही आहे हम्म हम्म
आणि काय चाललंय?
आणि काही नाही बघा आवरायचं घरातलं थोडंफार झाले. डबा झाला की मग काय वाटतं नाही.
होय होय
आवरायचं आणि मग करायचं आता काय लव खरं म्हणजे एक वाजता सगळी कामावरून परत ये त्यात
होय हा हा
हम्म त्यामुळे